आधा?
हो येतोय ताई आवाज.
बोला कशा आाहात तुम्ही हो झाला आताच हा मी पण मस्त आहे हो आत्ताच घेतला चहा म्हटलं चला ताईंशी बोलून घेऊ, खूप दिवस झाले बोलण झालं नहीेये.
हो ना, हो ना, मला पण बोलायचंच होतं, बरं झालं कॉलच आला तुमचा हं हं!
हं बोला काय म्हणता मुलं शाळेत?
मुला काय हो स्कूलमध्ये, एक मुलगी गेली स्कूल मधे ति काय असं सेमी लाच आहे ती, आणि मुलगा आहे घरी, त्याची वीस तारखेपासून भरणार हे स्कूल इंग्लिश मिडीयम चे एक से एक सेमीला प्ल्यान, हो एक सेमी ला हे न एक इंग्लिश मिडियम ला अस झा लय आमचं मुलांच
अरे जे जि सेमीला असेल ती म्हणत पुढे जाऊन
ते काय झालं नेमकाय ना ते आम म्हाला ये ना सेमिलाच टाकायचं होत मुलाला पण, तो छोट मुलगा आहे ना पण मग त्याच आहे न बरं लागून गेला आरटी मधेला केंद्रीय विद्यालय मध्ये त्याचं तिथं ऍडमिशन झालं मग तिथ आहे सी बीसी बोर्ड य तिथ मग हो खूप चाान्स करले. खूप छान स्कूल हे काहीच नाही काहीच नाही म ते छानच झालं उलट खूप चांगल. चांगला झाला आणि मुलगी पण हुशार आहे, स्कूलमध्येध आहे ना सेमीला मराठीत आहे सगळं छान आहे, खूप छान आहे तिचे पण स्कूल, ती पण चांगलं आहे तिचं पण. नाहीतर आहे ना आमला इंग्लिश मिडियम मध्ये एवढं काही इंटरेस्ट नव्ह खरं सांगायचं तर आम्हाला म्हणजे मराठीतूनच मुलं शिकवायचं.
नाही केंद्रीय विद्यालय म्हणजे अगदी छान हो मुलांसाठी उलट लोक तर लोक फॉर्म भरतात त्या साठी बाकीच्या मुलां
हा हा फक क्त सिव्हिल मधून फक्त माझ्या मुलाचा नंबर लागला होता बरं का तेव्हा, म्हणजे खूप सारे मुलं होते आणि त्यांचेच होते ते मुलं म्हणजे आर्मीवाल्यांचेच होत ते सगळे तर मग आमच, माझ्या मुलाचा लागला होता लक लागलं होत त्यांच
त्याच हो खरच ना, आणि म्हणजे कसं केंद्रीय विद्यालयात रा राहिलं ना तर लहानपणापासून काहीच टेन्शन नाही, आता त्याला बारावीपर्यंत.
हो बारावी पर्यंत काहीच टेन्शन नाही त्याला तिथे, आणि ना खूप छान हे. नाही खर्च पण नाही काहीच खर्च नाही आम्हाला तिथल्या स्कूलचा फक्त व्हॅनचा याच त्यांचा आहे, बाकी दुसर पण स्कूलचा तर काहीच खर्च नाही, पण आहे ना तुम्हाला हा तुम्हाला सांगते इतके छान डीसी किलीन तिथं एवढं छ म्हणजे ऑलरेडी तिथले ते टीचर लोक जे आहेत ना त्यांनाच एवढं डिसिप्लिन. जीने ना हे असे तसे एकदम व्यवस्थित म्हणजे अक्षरशः माझ्या मुलाला ट्युशन सुद्धा लावलेली नाही. ट्युशन लावायची पण गरज नाही इतकं छान शिकवतात आणि असे खूप जास्त, ओझ पण नाही बर का तुम्हाला सांगते आणि अभ्यासा बिलकुल लोड नाहीे घरी त्यांना होमवर्क पण देत नाहीये आणि त्यांच्या असं म्हणजे अ बुक नोटबुक सगळंच पूर्ण. ज असतात फक्त टिफिन बॉटल घरी देतात ते आणि काही एखाद्या वेळे असलं थोडंफार होमवर्क, तेवढा नाही तरर माझं गचगच खूप जास्त होमवर्क हे ते असं जास्त ओझं देतच नाही मुलांना.
अरे वा उलट म्हणजे जे लोक ह जे पैसे घेतात ना त्यांनी सुद्धा असे, जे खाजगी स्कूल आहेत त्यांनी करायला पाहिजे कारण की, पैसे घेतात आणि हे फ्री मध्ये देत आहेत. तर मग त्याच्यावर डिसिप्लिन वगैरे तरी पाहिजेलच मुलांना.
त्याच्याच बरोबरचे आजूबाजूची मुलं आहे माझ्या मैत्रिणीची मुलं आहे. आता इथ आहे स्कूल आहे प्रायव्हेट आहे भरतात किती पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपये एकामलाचे भरतात अक्षरांच्या एवढे एवढा जीव त्याचा पोरांचा, एवढा अभ्यास देता अक्षरशेते आपल्यांना सुद्धा वाचायला जड होतं तर एवढं एवढे लेकर काही वाचणार आहे. काय करणारे ते म्हणजे इतका बोजा असतं ना ते, पोर एवढी चिडचिड चिड चिडचिड करता तो अभ्यास एवढं लिखाण काम असं एका एका विषयाच सात सात आठ पेजेस ते लिखाण, का ते काही काही करणार आहे स्कूलचा टायमिंग असतो असे दिवसभर तिकडून का क्लास त्यांना खेळायला भेटत नाही, आराम करायला भेटत नाही, तो शाळेचा एवढीच चिडचिड करतात ना ते मुलं.
हो ना आता एका समाजा मावशीची पण मुलं खाजगी याच्याात असे आहेत ना! तर मग त्यांच कस. त्यांना ना भरपूर असा अभ्यास वगैरे देतात मग त्या मुलांना सांगतो आम्ही आम्ही त्यांच्या घरी गेलो. की तुम्हाला खेळायला जायची का नाही. दिदी अभ्यास आहे, आम्हाला असं ते सांगतात आणि त्यांच्या घरासमोरच केंद्रीय विद्यालयात एक मुलगा आहे तर त्याला मी विचारलं काय म्हटलं, तुला अभ्यास नाही का तू याला घडी घडी खेळायला बोलवतो. दिदी म्हणे आमचा अभ्यास झाला म्हणे, म्हटलं कधी झाला म्हणे, शाळेतच घेऊन घेतो म्हणे आमच्या म म्हट फ्री.
त्यांचं ना फ्री एक्स्ट्रा देतात अभ्यास करायला आणि तो. तुम्हाला सांगते त्यांची समजा आता एक्झाम आहे, ओके! आठ दिवसांनी एक्झाम चालू होणार त्यां सगळं रिपीट करून घेता पूर्ण शिकवले म्हणजे, पूर्ण शिकवून घेतात त्यांना शिकवलेलं रिपीट करतात. रिवाइज करतात त्यांच एवढं छान कर म्हणजे, अक्षयच्या मुलाची पेपर वगैरे असत ना तो अजिबात टेन्शन नाही घेत नाही का? नाही मम्मी पेपर आहे माझा मम्मी झालाय माझा अभ्यास हा
हम्म त्यांना लहानपणापासून सवय जर झाली. अभ्यासाची म्हणजे ते शाळेतच रिवाइज करून घ बरोबर मग जेव्हा पेपर येतात ना तेव्हा मग त्यांना अजिबात टेन्शन नसतं आणि जे खागीचे मुलं अस त्यांना इतकं ओ अभ्यासा देऊन देतात ते मुलं कधी रिवाइज करतील, रिव्हाइज करण्यासाठी मग ते ट्युशन लावतात.
बरोबर आहे आणि लिखे ते ट्युशनचा अभ्यास ते लिखान काम करून करून ते तिथंच थकून जातात काय ते रीडिंग करणार आहे, काय वाचणार आहे, काय अभ्यास करणार आहे, ते करतच नाही तशी मु मुलगी पण माझे म्हणजे सरकारी स्कूल आहे, त्यांची गावात इथे नाशिकमध्ये मरा मराठा हायस्कूल ला गव्हर्नमेंट तेच ते पण तुम्हाला सांगते ती पण सेमेल आहे पण तिचं प चांगलं आहे तिचं काय एवढं टेन्शन नाही काही नाही ती तर एवढं क्टिव ना! पण आहे अ कशा सगळ्या गोष्टींमध्ये पुढे असते ती आणि छान आहे तिचं पण मराठी आहे काही टेन्शन नाही सेमे मध्ये काही दोन तीन विषय मराठी असतात
हो हो फक्त मराठी हिंदी आणि संस्कृत बस एवढंच असत
पर ममचं काही इच्छा होते म्हट मराठी पण आलं पाहिजे कारण का इंगलिश मिडयम पोरंच आहे ना खूप हल आहे मरा नाही थडी अंग्रजीने आणि शिकणारी मुलं ना हा शिकणारी मुलं ना शिकतातच मग आम्ही तो निर्णय तेव्हाच घेतला होता आणि खूप छान झाला पण आजी जे इंग्लिश मिडियमची मुलं आहे ना त्यांच्या बरोबरीच म्हणजे मराठी पण येत इंग्लि पण येत एकदम म्हणजे कववर करून घेतले
पण जे इंग्लिश मिडियम मुलं असतात ना त्यांना मराठी येत नाही आता माझ्या भावाचे वांदे झालेत मराठी तो दहावीची एक्झाम त्याने दिली दहावीची एक्झाम दिली त्याला इंग्लिशमध्ये एटी फाय पर्सेंट आहे म्हणजे एटी फाय मार्क आहे आणि मराठीमध्ये त्याला फिफ्टी फायच आहे काय नाही म्हटलं हा विषय विषय जो असतो ना म्हटलं विषयाचा सब्जेक्ट असतो ना याच्यात सगळ्यात जास्त जर मार्क पडले तर टक्के चांगले येतात मग त्याला ऐंशी टक्के पडले म्हटलं ठीक आहे चल जाऊ दे मग त्याने मॅथमॅटिक्समध्ये सायन्समध्ये आणखीन कल्चरमध्ये आणि फुटबॉल वगैरे खेळतो त्याचे ते वेगळे मार्क भेटतात म्हणे त्यांना तर त्याच्या आत मग अ असे ऐंशी टक्के त्याला पडले म्हटलं
हा ऐंशीच ऐंशी चांगले मग काय करणार आहे आता आता आपल्या वेळेस कुठे होत इंग्लिश मिीडियम हे ते त्यावेेळेस तर ह्याच स्कूल होत्या सरकारी स्कूल होत्या पण खूप मजा यायची तेे ते दिवस तर एवढे भारी होते ना सगळा मैत्रिणींचा ग्रुप राहायचा ते शिक्षक लोक खूप चांगली माय लोक होते तेव्हा ते पण अ शिक्षण करायचे अभ्यास नाही केला हे नाही केलं स्ट्रिक्ट वातावरण व्यायचं पण ते चांगलं होत मुलं घडवले त्यांनी मुलं शिकले बघा तुम्ही आज जेवढे मोठे मोठे अधिकारी झालेले त्या सरकारी गावाकडच्या शाळेतूनच शिकून आलेले नाही सर्व लो
हो आणि आज आज बघा आताचे अ शिक्षण वगैरे ते मी पण सरकारी शाळेतच शिकले तर सरकारी म का सम त्या आधीपासून सांगायचे तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या तुम्ही अभ्यास करा तुम्हाला काय अडचण आली वर्गामध्ये तर बाकी मुली राहायच्या आता मुलींच्या शाळा होते आमची अग मुली राहायच्या मग ते कसं शिक्षक लोक शिकवायचे आणि ते काड्या करायचे मग शिक्षक लोक स्पेशल सांगायचे बघा तुम्हाला जर शिकाय असेल किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही येऊन जायच आमच्याकडे. तुमाला सांगून देऊ म्हणजे त्यांना किती वेळेसं विचारल ना. त्यांना असं-
काही नाही नाही काहीच नाही त आताचे टीचर लोक आहे खूप चिडके चिडके. नाही त्यांना म्हणजे त्यांच्यात कॅपसिटीच नाहीय. सांग समजून त्यांना माहिती आता मुलानी क्लासेस- लावलेले बाहेर त्यांना जेवढ होईल तेवढे शिकवतात. जा क्लासेसला या क्लासेसला शिकवण असं करतात.
हो आणि काही काही लोक कसं करतात आता शाळेत पण शिकवतात आणि बाहेर क्लासेस पण घेतात. मग ते शाळेत तेवढं नीट शिकवत नाहीत. मग ते काय सांगतात तुम्ही आमच्याकडे क्लास लावा. आम्ही क्लासमध्ये तुम्हाला नीट शिकवतो म्हणजे ते डबल पैसा होन जातो ना त्यांचा एक धंदाच झालाय शिक्षण. म्हणजे आमचे शिक्षक लोक काय सांगायचे तुम्ही आहे ना तुमी. की तुम्हाला अस फोर्स नाही करत की तुम्ही शिक्षणतच पुढे जात. तुम्हाला मी असा फोर्स करतो तुम्ही हॉकी आहे, व्हॉलीबॉल आहे. आणखी असे वेगवेगळे..
म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टीत आता काही हा काही काही लोक.. काहींना स्वयंपाकात हे... असत. तुम्ही शिका फक्त. शिका तुमचं टॅलेंट वाया जाऊ देऊ नका. तुमाला जर ड्रायइंग मज इंटरेस्ट असेल. तर चित्र काढा. चित्रकलेमध्ये- तुम्ही हे करा. पण करा तुम्ही फक्त.
हो आणि स्वतःच्या नुकसान नका. करू ते तर एकच सांगायचे तुम्ही काहीही करा पण तुमच्या पायावर उभं राहा. तुम्ही काही करा आज. आ त्यांच्या गोष्टी वगैरे ऐकून म्हणजे खूपच आम्हाला मोटिवे्शन पण भेटत. आनी करून पण दाखवल. आज मी फार्मिंसिस्ट आहे. स्वतः मेडिकल आहे आणि मी बाहेर मेडिकल पण म्हणजे बाकी चे. माझ भाऊ बसतो तिथे मेडिकल वर आणि तर मी बाहेर मग जॉब वगैरे. करते असं आहे मग ते भेटले का मग. का मग विचारतात कुठे मग तुम्ही आता मराठे मग आम्ही सांगतो सर. आहे अगदी छान मग आम्ही येऊ मग तुमच्या मेडिकल वर असं सांगतात ते.
धुळ्याकडच्या का आहेत का ओ ताई.
नाही आमही नंदुरबार.
हा हा नंतर आमच्या शेजारी पण आहे ना मराठी. त्यांची भाषा पण त तकटचेच येते.
हा अरे वा! म्हणजे मग कस शिक्षक लोक पण आपल्या. चांगले होते ना आताच काही नाही हो आता खरंच खूप ग वातावरण इतकं खराब झालं. मुलांना ते कॉफी पुरवतात. मुलांना कॉफी पुरव तू कॉफी का पुरवताय
काही ठिकाणी असं झालाय शिक्षकानाचा आता समजा मॅथ्स चे काय प्रॉब्लेम आहेत. मॅथ्स चे प्रॉब्लेम - बिचार शिक्षक लोकांनाच येत नाही. तर ते काही करणार आहे ते असंच करतात ना मग.
मला प मी जेव्हा डप्लोमाला होती ना तेव्हा ते सर कसे सांगायचे मग तुम्ही नाही काम करा गुगलला. बघून घ्या आणि मग तुमी शिक्षक शिकवण्यासाठी गुगल ला. गल्ब होवण्यास काही समजायचं नाही. हो ना खूप विचित्र झालंय. खूपच हम्म.. हा आपले.
हो झालंय.. झालंय.. छान वाटल बोलून. हो.. हो.. चालेल. हा.
हम्..